आज येतय आता.
हो.
बोल आणखीन काय म्हणतो?
अं काहीच नाही कोणत्या गावच्या
मी सौंदर्याची जाऊ.
हो का? मी मगाशी केला होता तुमचं डायल अ लागलाच नव्हता तुम्हाला.
हो.
हम्म. हे आर्या आरु बाहेर खेळा, बाहेर बाहेर खेळा. हेच आहे बटन, हो हो हो.
तुम्ही शाळेवाल्या त्याच आहेत ना?
हो, हो.
हा तेच म्हटलं मगाशी आलता तुमचा आणि मी कॉल चालू होता.
हो ना?
हो. तवा मी दुसरा नंबर डायल केला तर लागला लागला तुम्हाला.
हा हो हो काय बरं केलं ना मग आता तुमचं झालं की मी तुम्हाला लावून देते मग माझे.
हाव हो.
हो ना नाही बरं आहे मी आता एका तईला लावला होता तर त्यांनी उचललाच नाही माझा खालीच गेला कॉल मग.
हो का.
म्हणजे जॉईन झाला आणि लगेच कट झाला.
हो का?
हम्, आज काय सकाळी शाळेमध्ये. केला होता ना.
हा मीस ला हा मलाच सांगितला होता.
तुम्हाला विशाल तईने दिले होता नंबर.
हाव हाव.
हम्म त्या सांगत होत्या ना म्हणे त्यांचे पण कॉल बाकी आहेत म्हणे.
हो.
हा म्हटलं त मग आम्ही आपच एकमेकीला. चार पाच कॉल करून आमचे कमप्लीट करून टाकतो पाच पाच कॉल.
हो हो होतात ना कशी एकीमेकी फोन लोन. कॉ कंप्ट.
हा आता आपण समजा एकदा केलं सकाळी आता परत एक दोनदा होऊन जाते.
हो नवीन टास्क आले ना.
आले का?
हो हो आमच्या ताईचा झालंय चालू ताई.
म आता.
त्याचा झालाही चालू त्या त्या हच्यात आहे आपला रेकॉर्डिंग आवाज रेकॉर्डिंगचा आहे तो.
हो का ते अधली आधी आलं होतं तस.
हा हो म्हणजे जे आहे समोर ते वाचा.
हाणा हाणा.
आणि तो आपला आवाज त्याच्यात रेकॉर्ड करा.
हा म्हणजे मग आधी टास्क आला. त्यांना चाधी आलं होत तस ह ते तरी. तर करू शकतो आपण पण हे कॉल कराय कसं कोणाच फ्री असत कोणी नाही असते.
हो हो.
हम्म.
कोणत्या वर्गाला को शिकवता का तुम्ही.
हो हो.
हो का? हा हा गावात जानापूरले.
हम्म.
चांगला आहे ना मग.
हो आणि टास्क असे काय पूर्ण झालेच पहित ना.
हो मग दुसरा टास्क चालू करताय त माहित नाही मला. पण आता आहे तर करून घ्याव असं वाटतं मग दुसरा दुसरं नवीन आलेलं आहेच कार्य.
हो ना. ते मझ एखाद्याच होतात ते होत म्हणत म्हटलं मी.
नवीन आलेले आहेत तुम्ही पाहिलं. अच्या पैश झाला चालू त्यांनी म्हटलं करून टाका म्हण मीच सांगितलं त्यांनी.
ह ना.
मर त्या वारखेड वाल्या ताईंना सांगितलं.
हम्म.
तिकट ताई न होत्या म्हणे माझा त्रास झाला म्हणे चालू.
होव का झाले असतील ना मग. हम्म न्यू वर्जन अपडेट करायला लागेल ते ऍप म अपडेट करायचं बाकी यायचं
हाव, हाव
बाकी तुम्ही काय करता तो काही
आमचा काही नाही मी शेवडापापड्याचा व्यवसाय आहे
अरे वा चांगला आहे ना मग बिझनेस आहे तुमचा.
हाव
हम् नाही मस असं सीझन वाईज खूप छान चालते
हाव, हाव उन्हाळा्यावर करतो मी शेवड्या पापड
होना ना रे उन्हाळ्यात खूप मस्त चालते बिझनेस हम
चालतात प शेवढ्या चालात आम्हा
तू जाईना मम्मी
हाव, हाव
आता माहिती पडला आता नंबर सेव्ह करून घेतली मग आणन आता पुढच्या वेळेस बरं जवळपास
हाव येतात ना खूप जण आणतात ना
हाव ना
हाव दानापूर कारला वारखेड
हो ना तेस कां असं माहतीत असलं की आणतात आम्हाला आता मला आता आज माहित पडलं आहे म्हणून हम
नाहीे येतात ना
हा ना एस काम करता करता बोलाव लागते
हाव
काव हंस शाळा म्हजे बारापर्यंत असते साडेसात ते बारापर्यंत
हाव का
हम्म
हा
सकाळी शाळेतून लावला म्हटले एक कॉल तरी होऊन जाते तेवढेच दहा मिनिटातच काय म्हटलं
हाव, हाव नाही मग मी काय केलं माहतीे का आमच्याही पोती वाचू राहीत्या
हम्म
तुमच्या शाळेचे चालू होतं मी त्यांच्याजवळ तो मोबाईल टेवून गेला म्हणजे तो आवाज रेकॉर्ड होत राहते
होणे बरोबर आहेत चालते
हाव हाव, हाव जॉईन फॅमिली आहे
हा ना आमची पण जॉईनच आहे
हाव सर्वत्र आहे की नाही
हा नाही नाही उलट चांगलं आहे
हाव, हाव
हम्म
आमची इथ आम्ही दोघी जणी हम्म
चांगलं आहे
ह मी लहान आहे आणि मोठे‌ आहे आम्ही
हो मी लहान हाव
ह मी पण लहान आहे
हम्म बाकीच्याचे झाले पी पूर्ण आपले काय माहीत आता केव्हा होता.
काय माहीत आता.
माझे तर अजून पंधरा बाकी आहेत आता हा समजा तुम्हाला केला की पंधराहून जात कंप्लीट माझे.
माझे खाली गेले पाच सहा कॉल.
हो माझे गेले माझे तर माझे तेवढच गेले वाटतेय.
हावू का?
हम्म दोन ते झिरो वरच क्लोज झाले.
हो पाचचा काल झिरोस कडरत ते कोणी उचलत नाही ना मग एखादा म्हणजे. चलला जाते तो पटलाय जाते आपोआप.
हो.
रेंज चा प्रॉब्लेम असते.
हम्म.
आहे ना ते काही हे होतय बरोबर.
आणि तेच ना रेचाच प्रॉब्लेम येत त्याच्यामुळेच थोडस होणार. एका ताईने मला दोन वेळेस केली मी त्यांना दोन्ही वेळेस झिरोच झाले म्ह मग डबल केलंच नाही मी करत नाही. माझे कॉल खाली झाली म्हटलं.
ह.
परत केलंच नाही मग मी त्यांना.
बघा जी माझा एका जमीत लावला त्याचही झालं असल ते लिमिट झाली.
हम्म हम्म.
एकशे ऐंशी मिनिट काहीतरी लिलीत असे.
हा.
ते खाली आहेत. त्यांची बोलायची तर माझा कॉल.
ह ना ते तसेच खालेच जातात मग ते माझी दोन जणींना लावली मी तर खालेच गेले.
आता तुमचे किती बाकी आहे?
माझे काय चार कॉल बाकी आहे.
म्हणजे तीस कमप्लीट होतय ना.
हो हो.
हो पण माझे पंधरा बाकी आहेत अजून चौद्या झाले त करणार नाही झाला तर मा.
ब बोलून टाकायच.
ह ना तसंच धराच लागेल मग त्यांं लिमिट ह संपलेलं आहे आता मी बगा शक आमच्या गावातल्या खोडेसला केला होता तर त्यांनी म्हणजे. उचलल्याच नाही गेला माझा कॉल.
हाव का.
हम्म आता परत एकदा करून पाहावं लागेल त्यांना.
एका जणीले चार वेळाच लावता येते की नाही.
हम्म म्हणून असं काय नसेल एक तर मग.
संपून जाते सगळी मग काही तो डबल लावताय.
हम हम. हम् बाकी काय अजून?
काही नाही आता चहा ठेवला बाबा आले शेतातून.
हो का, किती वर्ष झालं लग्नाला?
माझ्या लग्नाला दहा वर्ष.
हो खरे का बापरे माझेला. मग सहा वर्ष झाले.
हाव का.
ह सावं चालू आहे म्हना झाले कपड.
हाव का.
हम् मुलबाळ असला ना तुम्हाला.
तिला एक मुलगा आहे चौथ्या वर्गात आहे.
हाव हतच असेल गावामध्ये
नाही नाही वर खेळलंय सेंटपॉल मध्ये.
सेंट पॉल ला चांगला आहेत. तिथून जवळ पडते आमच्या गावामध्ये येत असते ना सेंटपॉल ची गाडी
हा आहे ना गाडी आहे ना आहे. एक वारखेड ची गाडी एक दानापूरची गाडी आहे.
हो. तर आमच्या मुलांना पण पहिल्या वर्गामध्ये टाकत सध्या त्याला माझ्या सोबत येत असतात.
हा हा.
हम् आता पहिल्या वर्गामध्ये बघू त्यांना.
हो आमची तर कशी आमचीच घरची गाडी आहे ना.
हो.. हो..
आमच्या घरचीच गाडी आहे ओमनी तर मग त्यातच आजूबाजूची पंधरा पंधरा, सोळा मुलं जातात.
हो.. मग बरोबर आहे ना चांगला म्हणजे मग घरचे मुलं चालली जातात.
हां मग आ त्या ती घरातले मुलं तीन आहेत हाव देतो थांबा. घरातले मुलं तीन आहेत.
हम्म.
मोठ्या ताईच्या आहेत दोन आणि माझा एक मग त्यायच ऍडजेस्ट होऊन जाते बरोबर.
हाव.. हाव.
बाहेरचे आहेत काई
हा ना.
असे मुरूम होते मग ते मुरूम मग ते गाडी लावून दिली घरची.
हम् नाही उलट चांगलं आहे ना.
हावू..
हम्. आणि हे टास्क काही दिलं ना पहिले मस्त छान टास्क होते स्वतः बोला स्वतःच रेकॉर्ड करा आणि पाठून द्या.
हो ह.
ते आता ओरल माझ ही पर्यंत तुटलेला आहे.
काय म्हटलं तई.
नाही नाही तुम्हाला नाही म्हटलं इकडं माझ्या मुलीशी बोलली.
हा हा.
हम्म. लेकरी परशान करतात मधामध मधामध. हम्म.
शाळेत इथ किती किती आवाज ही पहिचान करून
बापरे! ! खूप ल अरे तुम्ही विचार करा घर जर आपले. दोन तीन लेकरं जर एवढे त्रास देऊ शकतात. तर शाळेत पस्तीस, चाळीस लेकरं किती त्रास देत असतील.
तेच म्हटलं शाळेत किती त्रास देते
पस्तीस मुलं आहेत.
बापरे! !
हा नवीन तितके त्रास देेतात रडणं हे ते खूपच.
हो त्यांनीच सांभाळायला लागतय.
हा ह.
घरी एक सांभाळला जात नाही.
नाही ना घरीच आमचे दोन आहे इतकी करतात खूप. मस्ती करतात दम द काऊन एक तुफान आहेत निला.
हा नाही भांडणं तर करत न आमच्या इथे मोठे मोठे असून करता.
हा ना नाही भांडण तर भांडणच नाही पण ते मस्ती म्हणजे. थोडस करी शांतता झाली म्हणजे समजायचं काही ना काही उचापतय केलीखोर. हम्.
एक तर काही किचन कामं करून ठेवतील नाही तर मग कुसखुस भांडणं करतील.
हो बस.
त्याला हे घेतलं त्याला ते घेतलं तो असा करते तसा करते मला नाही दिलं.
हो ना आता माझं म्हणजे पुतण्या आणि माझी मु सारखेच आहे दोनच महिन्याचा फरक आहे त्यांचा एक. इतकी मस्ती करतात खूप परिश्रम करून ठेवत.
आमचे येत आहेत ना आमचे ते दोघं आहेतचं मुलगी माझा मुलगा असेम आहे पाच दिवस. त्याचा फरक काय बघतो.
हो ना?
हो ते सु एक पटलं तर पटून जात.
हा नाही तर मग बस गेलं की बाहेर चाललं घेऊन जाते. हम्म.
री चाल होऊ न दे नाही हे घेतलं आणि ते नाही देऊ राहिला आणि हे नाही देऊ राला.
हो सल्पिस्टिक कुठ ठेवली? हा का बरं, मला दिसलीच नाही बाळा! नाही का तिकड पाहि.
त्या तर वस्तू पाहिज तरच राहात काही ना काही.
हो चालूच ठेव रहीद्या त पुढ पसारा म्हणून ठेवतात घराात.
हा.
हम् घरी काव शाळेत शखव त ट्यूशन नाही. मग एका ताईचा आला होता कॉल. त्यांना म्हटलं माझी ट्युशन आहे म्हट की थोड्या वेळाने करते तुम्हाला.
नाही मग काय करायचं माहिते का कॉल चालू करून ठेवायचा ना मग सारखा.
ह ते तसं पण काही की बायामध्ये नाही आमच्यासोबत बोलाच म्हणतात.
तुम्ही तिकून बोला म्ह मी इकून शिकवते तसं माझा आवाज् रेकॉर्ड होऊन जाते म्हणा.
हाव.
आपण मुलां शिकवत असलो की नाही तर मग तो आवाज त्याच रेकॉर्ड होते ना.
हाव.
मी तर खूप जणांसोबत तसंच केलं.
हम्म.
अ आवाज एकटे येत नव्हता.
हो ना.
काय आपली इघून एक तर आपण कोणासोबत इथडे घरात बोलत राह तो आवाज त्याच्यात रेकॉर्ड होत राहत.
हो हो हो दिसलेस.